हाबोल की. पडीत हम्म. नई नई काते बोल की.
हम्म.
काय करायलाय?
काय काय केलंस गेल्यापासन.
गेल्यापासनं जेवलो, दहा मिनटं बसलो, आणि ते शॉर्ट ट्रिक लिवायला घेतलय ह.
काय केलं शॉट ट्रिक सांग बर मला.
तर लिहिलय आता पुढं लिवणार आहे ती सांगत तुला. हॅलो, हावरी. काढतो काय? एक. आणि रोज वाचायचय रोज एक तासभर वाचायचं य अर्धा तास शेवटच तुला दुपारी अ दुपा कधी म्हणजे मोकळा वेळ टाईम लावला क नई वाचत बस लायब्ररी. महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग हम्. क्षेत्रफळानुसार बघायचे.
काय वाटतं मच म्हणजस तु मला?
हेशा ट्रिग ग.
कून घवलग.
हम्म.
बर. मुर्गी.
महितेत. का तुला क्षेत्रफळानुसार.
काय? मोठे ते बारक ते बारक. कधी मुडग.
ना अकोला ला गेली.
काय य सजा काय य.
फ्री कायतिवी.
अ कशाची ते सांगते पहिला.
महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग क्षेत्रफळानुसार.
हम्म हम्म हम्म हम्म.
अन्नपूर्णा.
कती गेली. ह
होला गेल्ली
अकोला गेली
अकोला ला गेली ग
हम्म
अवरण औरंगाबाद न वरण नाशिक नवर्ण नाशिक पु वरण पुना ना वरण नागपूर अ वरण अमरावती
पुण्याला
अन्नपूर्णा अकोला गेले क वरण कोकण
ग म्हणजे ग डाख लं म्हणजे काय ल म्हणजे काय ते
फुठलंलं अगं सहा झालेत की
गेली का मग
तेर लॉजिक लागय नकोय
बर
अ वरन काय आलं क्षेत्रफळानुसार
अ नाही ग तर कोकण
सांग सांग लवकर
काय
अ
प्रशासकीय विभाग सांग आता मला मी सांगितलं ते हम्म क्षेत्रफळानुसा स र सा
औरंगाबाद नागपूर
नागपूर का न आहे नुसतं तिथं एवढा वेळ व्हय ग
मग न चं काय
काय आहे तुला माहित नाही का प्रशासकीय विभाग
नांदेड
तुला खरं माहित नाही प्रशासन क्यूबा
ह माहित आहे खरं, लक्षात नाही माझ्या. आ तु सांगीतलेलीस तेच नव?
महाराष्ट्रातील बघ काय? काय? हाइत बघ लवकर अन सांग मला.
तू सांग किता आता पळून चालल्यास व्हय कुठ?
औरंगाबाद, नाशिक पुणा, नागपूर, औरंगाबाद नाशिक ग वर्षे.
नागपूर प म्हणजे पा म्हजे
पुन्हा म्हंटलं नव
पुणे
त्यात न वरन नागपूर
अग थांब. अंन अनिपूरत का नागपूर घेतलीस? हॅलो.
नाशिक घेतलय म्हणताना वर
सेकंड नशिक का?
ते मी सांगतोय तेवढा ऐक तूमला डिस्टर्ब करू नकोस.
म सांग की सिकवेंस ना आणि पर्ण पुन्हा आणि काय असं?
तिथं बघ तुला सिक्वेन्स पहिला लावतो आणि मला नंतर विचार.
अ बघ औरंगाबाद. पहिला नाशिक का नागपूराय?
तेथ बघ तुला काय करू वाटते?
लगेच कस चिडतीस ग?
नाशिक हाय तीनदा बोंबलून सांगा लागलोय तुला तर अनतेच
म मागाशी मी नाशिकच म्हणलेलो.
नांदेड म्हंटलेलीस. काय तुला विभाग माहित नाहीत?
नाशिक
पुणे आता
नागपूर
नागपूर
अमरावती आणि कोकण
हम्म
औरंगाबाद नाशिक पुणे नागपूर अकोला बरोबर काय हॅलो
परत एकदा सांग
औरंगाबाद नाशिक पुणे
हम्म
नागपूर
हम्म
अ अकोला आणि कोकण
हम्म अकोला
अकोला बरोबर आहे का नाही
प्रशती बघ माहिती
आा
प्रेश हा
आ
प्रशासकीय विभाग माहित नाही तुला
ए माहित नाही तु लांबड लावू नकोस
अमरावती ह
आता माहित आहेत बघ विचार मला आता
पुढचं बघ आता
औरंगाबाद नाशिक पुणे पुणे नागपूर अमरावती आणि कोलकत्ता
कोलकातता
ते कोकण सध्याचण विसून र चचेष्टा कराव हम् बोलत रहा
पंचगंगा नदीच्या उपनद्या
मध का कुठलं ट्रे बघून काढल्याची या सुमे
हम्म काय ग दहा मिनटं झाल्यात ठेव.